हा बोल की.
बोल की काय कराल्यास.
काय नाही टीव्ही बघत बसलोय सिरीयल.
हा हा.
आणि तुझं काय?
काय नाही बघ निवांत. आत्ता जरासं फ्री झालो.
हा कुठं काय कामाला गेलतास का काय? मग?
जरासं काम होतं घरी.
हा हा हा हा हा.
त्यामुळं. आणि काय चहापाणी.
चहा आत्ता अजून नाही केला. आत्ता करणार चहा चहा.
हा हा हा चहा येतोय होय करायला?
येतोय की काय एवढं सोपं‌ आहे. सोपंच तर आहे.
हा हा.
तू काय करत नाहीस काय?
नाही मला पण येतोय ग करतोय. कधी तरी करतोय सारखं नाही.
हम्म हम्म करायचं जरासं घरच्यांचं जरा तेवढंच काम हालकं होत्यात.
अ खरं चहा पिल्यावर मी करणार ना, चहा पीतच नाही.
व्हय मग?
चहा नसतोय.
मग हम् हम् हम् ह् ह्.
आणि कधीतरच असं मनात आलं ना तेवढच कॉफी प्यायची. ते पण मी काय करतोय दूध गरम करतोय. आणि त्यामध्ये कच्ची कॉपी टाकायचं आणि प्यायचं.
बर आम्हानी काय तसं काय सवय नाही बाबा.
कीती भारी भारी लागतंय ते.
ते मग कॅफेत वगैरे तसंच करून देतात का काय मग.
अ तेनी ते सगळं मिक्स करत्यात त्यात काय काय असतंय त्यात. पनीर काय काय असतात पनीरचं असं क्रिमी- क्रिमी असं काहीतरी असतंय त्यात.
हम्म हम्म हम्म हम्म.
ते तसं करून देतात.
मला ती बाहेरची तर कोल्ड कॉपी तर अजिबातच आवडत नाही. बाहेरची पण नाही, घरातली पण नाही.
मला आवडत्या बाहेरची फक्त काय एवढं की मला ते एवढसं ते म्हणजे चॉकलेट असलेलं एवढसं आवडत नाहीे ते. एवढसं मला असं गोड गोडसर पदार्थ आवड
मी एकदा माझ्या मैत्रिणी बरोबर म्हणजे एक मैत्रीण होती ती तिझ्यासोबत कॅप् कॅफे मध्ये गेलतो मग तिथं ती कोल्ड कॉपी मागवली. आणि मी कोल्ड कॉपी पिणार नाही म्हणून तिला आधीच सांगितलेलो आधी म्हणजे चांगली लागत होती तिथं गेल्यावरती ती पिली. एवढी घाण कॉपी होती ती कोल्ड कॉपी त्यानंतर मला कधी पिऊच वाटली नाही ती.
हा हा.
मग काय आवडत?
मॅस मी असं कधीतरच गेल्यावर पितोय मी सारखं अस कधी जात नाही म्हणजे असं सहा महिन्यातन एकदातीन जातोय. त्यामुळ चांग-त्यामुळ चांगलं वाटतं मला.
माझं तसं नाही काय म तस म्हणजे जास्त करून मी बाहेरचच खातोय.
हां हां.
काय तुमच्या घरात काय करायला काय आवाज यायला.
होय जरास सगळं काम चालू आहे ना.
मग ते अंकल कायतरी हे कारल्यात.
हम् हम हम् हम. मग आणि काय काय नाही निवांत. आता जॉब मिळूपर्यंत निवांत मत जॉब हे झालं की शिक्षण माझं. डीग्री झाली.
झालं ह हा हा.
तर मग जॉब बघायला लागलोय.
जॉब कुठे बघणार आहेस तरी काय कसा पाहिजे तुला जॉब.
म्हणजें असं कम्प्युटरवररचा चालतोय मला. जीएसटी च वगैरे टॅली तर मी टॅली शिकलोय ना मग ते चालेल मला.
हा हा.
मं तां आं बघूं. कसं म्हणजे मी आंधी पांच महिने आधीच कामं केलंय तिथं एकां इथं. मंग ते सोडलो नां तिथलं मंग आंता कॉलेज म्हटलं.
झाल्याचं नां तुझे मंग तूं सलां तीचं तीलाटीचा पेपर ते द्यीलं नां.
नको नको तसलं कामं नको आंता ते. बघं आंता.
अरे
हॅलो हॅलो.
हां चालेल. हां तां हां आता आलें बोलं की.
हॅलो.
हां बोलंकी ऐकूं आले. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.